हॅलो हॅलो!
हा बोल ऐकू येईल?
हा यालय की यालय की. तुला यालय?
हम
ह
हे नॉर्मल कॉल करतो दुसरी एवढत.
हम् मग अ काय आहे ते मिसकॉल झाला वाटतं.
मी बाहेर गेलो जेवायला मग ते राहिलच आणि
हम
लावाल तर ती येत तिचा फोन येतोय का बघाल त तोपर्यंत मम्मी बोलवल्या मला.
हम
म्हणून बाहेरच गेलो मी.
ह ते लागण पण झालत वाटतं
हम
ते होतस
जेवलो आता घरीत गेलो आणि माव जेवलो.
रजरच काय तेच का?
ते परवा मगमी कच्च कच्च केलं तर कच्चा कच्चा कांदातीने घालून. मी ते मला नाही आवडत कच्च्याच.
हम
बाजून काही चांगलं सांग करत कच्च चांगल ना बाजून करते पण ते टोमॅटो पण घालते.
च पण चांगला लागत होय मी घालतोयच की ते.
हिंग पुढ घालायचे.
सगळंच घातलं हिंग पूड, जिरं, पूड सगळंच.
क का करायच?
हम्म कांदा जास्त घालतय सरसरी छान झालेल ते आमच्या मम्मी खेले की तिकट करत नाहीत जास्त सपाकच करतात.
तर कांद्याना पण तिकट तिकट लागतेच कि-
ते कच्चा कांदा असला की तिकट लागते हे असं शिजवलेलं असते त्याला जरा असं चरचरीत करेल. किती दिवसानं खालो नाहीत अलीकड मम्मी ते कच्च्या कांद्याचच करायल.
ते पण चहाला लागतय सोड
आणि काय करालास झोपला नाही?
झोपला नाही का?
झोपलंत बाई डोळं झाकालत मगाशी तच तवरच तुझा फोन आला मग अशी तेच की डोळ कसले झाकाल तवर तुझ फोन आला.
लवकर काही मग आम्ही ते ना आता झोपल्या ते आणि जेव्हाचा तवाच म पडलो
मी तिथे ह्याच्यात आलेलो मार्केट ला त्या कापड मार्केट ला
हम्म तीमंच्याचेतं
हम्म तेच की टॉप स्टाईलला ते
हम्म तिथं कशा वाटतेच हम् हम्म हा
नाहीला
हम् आणलीस तिथ हवे दुकान
साडेतीीनशे ला सातशे ला दोन
हो.
आल्फानच ते आता मी काय वापरतोय ते.
ह.
माल संपलाय म्हणजे प्रिंट वेगवेगळ्या आहेत सोड.
हम् मग मला पण सांगलेस असतीस की.
तुला पाहिजे नाही तसलं घलणार आहे साडे तीनशेच. उंचेला जास्त बकीस तुझा खाली जाते मग.
आता हे तस का लांबायचं आहेा सोड. म ह. ते दुसरे काय ते काळे ते जरा फिट्ट होते.
हम्म ते काय घालू न कसं वात हातोक बारक. आता अजून एक ठेवलंय मी.
हम्. म्ह ते वायरस कुठे गाव ना ते वाव. येता ना दवाखान्यात फक् जेव. येताना राहातलं तर खरं कुठवत पडली असेल कुणास्तव. गावालाच की.
खर सांग.
कपडे पण स काढून बघितले झाडून खर ते पण त्यात पण त्यात पण कुठं दिस ना.
ते देणार कधी मला.
कधी देऊ.
मी आता सोम्याला बोलवणारच हो तो.
हम्.
ते सामान द्यायला.
ते पहिला तिकडे येणार आहे ना एक कशाला तिकडे. असून दे आता सोहमला मध्ये पाठवतो नाहीतर कधी तर पाठवतो. तरी या म्हण त लागत का तुला.
ते हना लागते मला नाही लागत.
मग इथं ठेवून जाऊ काय.
नाही न कोण देणार. ते किमला विचार दार्यांच्या देतात का.
ह् मामाात सांगू मग तिथ खाली म्हणला तर फोन. करून दिल की तुला काय तर.
हम.
हम्.
तेनी. सकाळी रात्रीच चार्जिंग केल्या नाहींतर जिमला जाता आणि घेऊन जात होतं ना.
ते वायरीलाच खर काय करायचं आता.
आणायला होतो दुसरी.
आणि काय ओरड आल्यास ग.
अ ह.
खरं कसं काय पडलं असेल कुठं येताना सगळं भरलय तिथं तर. कुठे पडली असेल काय माहिती.
ते जाणून दिसून येत अस नसल.
हम्. घातलं तर अगं मीच घातलंय सगळं पिशवी त्यांनी ते पप्पा आणि. कपडे काढताना तन मग करते. दवाखान्यात तर काय नव्हतं गाडी बिडीत पडल काय काय. कुणास ठाऊक.
आत्या येणार आहे.
नाही आज तर राहिले आज वेळेला फोन केल तस का आजी बाई का फोन केलतीस काय
नाही बाई केलो
बराबर
हम्म पन
हम
कोण
आजीबाहिला फोन केल तस काय म्हंटलं
नाही
काय पोट दुकालय करून लागली ती
आत्या मला म्हणली सर
हम्म
बर वाटण झाले
हम्म ते सोमला म्हटलं मॅरेजाला जाणार असले तर पहिला तिला नेऊन आज जाला मग नाही आयलाय म्हटलं मला
हम्म त्याच कॉलेज नाहीव आज
क्वालेज तर गेला नाही वाटत त ते काय बोललेट सर्व्हसिंग ला नेणार फारवास लागलाता बोलात सर्शन करायचं
े किती वाजता येत ग म्हटलं तरी
हो पाच पुढ येतं म्हंटलंय र चारच्या पुढ
नाहीत मी त्याला मा परवा सांगितलेलो इकडे म्हणून आता लक्षात राहायला पाहिजे नाही तर त मला फोन करायला पाहिजे परत त्याला
फोन कर काय तू बघ
हम्
त्याच्या काही लक्षात राहते
हम्
लई पण काय देऊनको असं कसं क करणीऊन ठेवायला जागा नाही झाली आता सगळं तेपासाला ठेवाले
ते बॉक्स एक आहे की माझ्याकडे ते पण द आले ते मशो वर मी घेतलेला कापडी पट्ट्याचा बॉक्स आहे
हम हम
होल्ड पण होते
त्याच्यात घातलेच
घातलो काय नाही मी अजून ठेवली वरती सामान
हम्म मग ते गादीच विचारलेस का योगेशला
नाहीयई बघू ना करतेच हम् सासू आहेय आणि तिच्या पुोडं कैशाला कुठून आणायच ते
ते काय हवाबी उपयोगाला य त्यात की फोट तर ठेवालं असेल तर अस तेवढ सोड
आमच्या नवऱ्याच्या मनातील तसं काम असते त्यातनी
हम् रवट तकडे विचारण कसते काय
हम.
अ पण काय ते दोन्ही आता बेड एका जागी कुठं ठेवणार आहे ते सो मला दसरच करून घ्यायचं म्हणाले
ह. कशाला करून घ्यायलास. अता.
ते दहा मिनिटं झाल्यावर आणि परत लाव म्हणाले थांब जरा
अजून झालं नाही मी बघायला लागलो टायमिंग साडेआठ मिनिटं झाली. हम्म.
दहा मिनिटं झाल्यावर परत लाव म्हणाले.
साडेआठ मिनिटं झालेत आता नऊ मिनिटं
अस काय आभाळच हाय.
पाऊस जरा जरा जरा याला लागलाय.
हम्.
हं
आत्या पण तेिथे एकटीच आहे उगाच म्हणताना येत म्हंटलं ते सांगीत त्याला भांडी घासायला सांगायचं म्हंटलं. महिनाप योती त कडे म्हटलं नंतर पण ते सगळं. झाल्यावर झाडून तेन काढताना सगळे. राासून घेऊन हे करायला येत म्हंटलं
फारशा लावल्या होत्या.
नाही ते पटलेलं होत असं लगेच हो त्यातही
आई म्हणाल त की आता तिचं काय काम आहे करून घेतलं असत यग
हम्म ते आईच क नाही डोकं चालत नाही नुसतं ती काम कामच बडबडत्या काय कोठं दुसरी सगळे विचारारख ती रीकामी असल्यावाणी ते गनड्या दुसरीकडे कामं सोडून कसं येतील ते
हा.
त्या दिवशी एवढं पोटा दुखाले आणि ते तेच बडबड आल्या. गप्पा बसा की म्हणता ना मग म्हणजे मी कुठे तुला काय म्हणाले माझं बडवड कराले.
हा.
आम्हाला काही खूळ लागलंय व्हय टाकून बसायला तिकाऊन पत ह्